हॅलो!
ह
हॅलो.
हम
हॅलो.
ह्म काय करताय
हॅलो हॅलो हॅलो हॅलो.
ना बोल काय करतोय?
दादा आवाज येत नाहीये.
हॅलो हॅल
हॅलो हा आता येतोय येतोय.
अरे दादानी हा
हा काय नाही बसलेल होतो बोल.
असं आहे का काय म्हणते कॉलेज?
कॉलेज कॉलेज मस्त आहे चालतेय.
मस्त चालते मग काय तुमच्या सायन्स मध्ये?
आमच्या सायन्समध्ये बायो आहे आणि मॅत आहे. आणि मेनंत फिजिक्स आहे हम्म सा
स का आमच्या कॉलेज मध्ये माहितीय का? नुस्ती गर्ल्स कॉलेज यांची आणि एवढी एवढी स्ट्रीक आहे एवढी स्ट्रीक आहे ना तुला काय सांगु?
ह ह
हम्म खूपच स्ट्रिक आहे हा आणि म्हणजे अ एवढं जॉब साठी ऑफर यता ना टी वाय मध्ये
हां.
हा म्हणजे खूप वेगवेगळी कंपनी येते.
हम्म.
हम्म इंटर्नशिप बी ते स्वतः देता
कधी भेटते जॉब म्हणजे फर्स्ट सेकंड इयर पासन
टी वाय मध्ये भेटते.
का राहताय टीव
आपण इंटर्नशि आरे थर्ड ईअर
हा हा हा.
हम असं.
चांगलंय न मग. मग तू जॉब करशील का मग?
मग जॉब करीन ना
हम चाले हो ना
इंटर्नशिप करायची इंटर्नशिप झाली का हो झाली बघा आधी खाल्लं
उपास होता का तुझा पण
हो आज एकादशी नाई का
हम माझा पण आहे.
तुम्हाला माहितीये परवापासून माझे उपास चालू होऊन जातील.
कशाची
अरुणाच्या इथं गौरी व्रत जया पार्वती व्रत करता नाय.
हा....
हा मग त्याचे उपास पाच दिवसाचे बिनामिठ तिखटचे.
बिनामिठ तिखट.
हा पाच दिवस उपास करायचे फ्रूटस आणि ड्रायफूटच बस.
हम हम.
हम.
चांगल्या चांगल्या.
रोज सकाळी एक तासची देवपूजा राहते.
एक तास.
हम
आणि निस बस जायचं. निस्त बसून राहायचं पूजेला
हा म्हणजे पूजा करायची हे असं.
तुला येते ती पूजा.
मंदिरात जायच रे महाराज करून देतात.
असंय काय
जसं जसं सांगतात तसं तसं आपण करायचं.
हा...
हम एक तास लागतो.
चांगल्या चांगल्या.
हम
ना आता पाच दिवस उपवास.
पाच दिवस हम्म.
कुत्र्य भर पाच दिवस.
ह ज्याात पाचवा दिवस जेम ते निघत.
जम ते निघतो.
जेन पाचवा दिवस जेमते निघतो.
हा हा.
आज आषाढी एखादशी नावेत उपास भी धरला का.
धरलाय ना ग.
धरलाय काय खाल्लं मग.
साबुदाणे बटाटे वेपर पापड.
बापरे उपास होता का तुझं हे जेवण होतं.
सगळं खाऊन घेतलं.
एवढं सगळं खायचं.
मा उपास ये.
अरे हम्म असेय.
उफसला मग साबुदान चालतात, बटाटे पण चालतात वेफर पण चालतात.
चालतं सगळं हो पण, एक दिवस उपास म्हणजे काय रात कमी खायचं.
हम्म मग मी कमीच खाल्ला का.
जा जास्त नाही खायचं रात.
सगळं थोडं थोडं थोडं थोडं थोडं थोडं घेतलं.
असेय का.
हम्म.
हम.
काय मग आता, तुमच्याकडे तर पावसामुडे तर अलर्ट ये बाहेर जाता येत नई.
हम नाही, आज मी कॉलेजला जाऊन आली.
अरे वा, झालं मग रस्त्यावरचं पाणी वेगैरे निघालं.
हां निघालं काही एवढं नई ये.
अम.
अरे माहितीय आमच्या इथं आंदोलन चालू होतं, मी अठरा गेट वरून येत होते. ह तेव्हा नुसतं ट्राफिक नुसतं ट्राफिक.
कशाचं आंदोलन.
काय माहिती कशाचं होतं, झेंडी घेऊन तेंन फिरत होते सगळे.
हा ते सो सोनम वांगचुक साठी असेल.
ते पण ते सोनम वाचूक वांगचुक होऊन गेल ना, त्याने तोळून दिलं ना.
पण मग प्रोटेस्ट चालू आहे ना अजून पण. त्यांनी ते जे मंत्री होते ते, तेन पण त्यांनी रीजायन. थोडी केला अजून.
अरे नाही ना म्हणजे, मानून गेले असं काहीतरी म्हणून तू त्याने खाल्लं.
हम्म.
चालू मंग चालू हे हंगर स्ट्राइक.
नाशिकला चालू ये नाशिकला.
आमच्या हे काय इथं भी चालू हे रे भाऊ सुरतला बी चालू ये.
हम्म.
किती मारलं त्या पोरांना, तू बघितलं का इ इन्स्टावर.
मी बघितलं पण, माझ्याच्या झि रील आलना त्यांच्यामध्ये तर डायरेक्ट. मुलांना मारलं पोलिसांनी. एक मुलगा मागून येतो. बुची मारून डायरेक्ट पुलीस ला मारून चाल्ला जातो.
हा हा मी बघितलंय ते.
हम्म खूप लोकं प्रोटेस्ट करताय, पण त्यांच्यासाठी पण.
अरे पण बरोबरच हे ना मंग. स्टुडंट्स जास्त ये.
हा.
हम.
चांगलं हे मंग प्रोटेस्ट, मी पण जाणार होतो करायला.
मगं गेला का नाही.
नाही कारोळ्यात नाही ना, म्हणून काय गेलो नाही.
अरेरे
नको सुरतला पेपर, आता कॉलेज चालू होवून गेले आता नाही कुठेच.
हम्म. काय नाय मग कसे चालू ये तुझे कॉलेज.
कॉलेज तर मस्त चालूय, तुझी कशी चालू ये.
माझी नाही कॉलेजी चालत आहे, मीच चालतोय कॉलेज मध्ये.
असं कसं.
कसं म्हणजे, सर येता लेक्चर घेता. आणि आम्हाला पण घेऊन घेता. एकदम खतरनाक लेक्चर झालतं, एका सब्जेक्ट ला तीन तीन सर आहे आम्हाला.
हम्म.
आता फिजिक फिजिक्स ला तीन. केमिस्ट्रीला तीन मॅथ ला दोन बायोला दोन.
हम हम.
म्हणून.
हो आई गं, काय नाही रे बाकी मस्तं. हा सकाळी साडे सहाला उठले.
हो बापरे.
मग कॉलेज कसं चालू आहे नेमकं आता.
हा कशाला जाते तू.
ऑटो.
अन दादा.
दादा बी ऑटो ने जातो.
हम्म मी तर स.
स्कुटी युज करतो तू.
हां.
पुरायला लागली की नाही.
पुरायला लागली, तुज्यापेक्षा उंच आए ना मी.
होय का.
मंग स्कुटीवर जातो, मस्त कॉलेज ला. जवळ ए तसं काय नाही, बस स्टॅन्ड ए ना बस स्टॅन्डच्या मागेच आहे कॉलेज.
असंय का.
पन मंग स्कुटी वर जाव म्हटलं, थोडा दबदबा राईन आपला.
पन माहितीये का, माझी एक फ्रेंड आहे ना.
हा.
ती माझी मेंदी काडणारे ना ती. फक्त आपले पाम पाम राहत ना पाम.
हां.
तेवडी मेंहदी काडायची तीनशे रुपये घेते हां.
हा.
तीनशे रुपये घेतो.
मग तू पण शिक ना.
हम्म
तुला नाही येत.
नाही नाही.
काय खरं नाही मग तुजं.
अरे थोडेसे वाढले का पाचशे मग साहाशे, सात मी विचारते हम्म.
ह्म. झोपली होती का तू?
नाहीरे जागी आहे.
मघाशी मी झोपलेलो.
होय त्याच्यातले
हम्मं.
तुला माहिती का साबूदाणे कशाने बनतात?
का?
साबुदाणे.
साबूदाने नाही
कशाने दगदग
नाही नाही.
ते आपण हे खातो ना, काय म्हणतात रताळे र
रताळू
रताळं रताळं, रताळ्या साखरू साखरू
हा
साबुदाणे त्याचे बनता
होय.
मला आज माहिती पडलं. मला आज माहिती पडलं म्हटलं.
मग गुगलला सर्च मार हाऊ टू मेक, हाऊ टू मेक साबुदाणा?
साबुदाणे कसे बनतात, असं सर्च करू का?
हो असं सर्च करशील.
मराठीमध्ये.
होय मराठी, इंग्लिश, तमिल, गुजराती जे तुला चालेल ते.
हां
हंम
हा म कधी तुझा बर्थडे आता.
माझा बड्डे.
हंम.
माझ्या बड्डेला टाइम आहे, तर माझा आहे बड्डे बोलू नको. पण केव्हा आहे माहीती आहे.
कोणाला.
मला माहितीये कधी आहे.
हो
मला पण माहिती म्हटलं, मग सरांचा बड्डे एक लक्षात होता, काल मावशीचा नाही राहिला.
हो बायडी मावशीचा हायना.
हा काल दिवसभर म्हणजे कॉल झाले, पण मग एक पण फोन लक्षात नाही की, आज मावशीचा बड्डे ये.
नाही नाही सकाळ पासून येवढे फोन केले, शिवम ने कोण नाही.
संध्याकाळी मग तेव्हा तुमच स्टेटस बघितलं, तेव्हाच लक्षात आलं.
ह. मी स्टेटस नाही ठेवलेला ना.
कोण?
तु.
नाही मी कोणाचे
अरे आता नवीन फीचर आलाय, माहितीये व्हाट्सअप वर. आपण कोणाला व्हॉइस कॉल लावतो ना.
हां.
तेव्हा वेगळी सिस्टम झालेली ये, आता सगळी खाली ये. अ स्पीकर वगैरे करायच हे करायचं ते करायचे, नवे फीचर्स आलेत मी आजच बघितलो. न्यू अग्लीशन आले.
हा.
हा बघून घे, व्हॉइस कॉल लावशील तर. हम चालेल मग हेन. हो हो चालेल.
हम.
काय.